हॅलो....
हो..
हां किमया-.
हा आला काय आवाज काय नाही बस.. आता कॉलेज मधनं हो आताच जाऊन आलो.. सकाळचं होत कॉलेज होय, उन असतं...
पिझ्झा,
होय, होय आता तेच आता सर्बतच करायला सांगितलेलं, हो ममीला आणि उन्हात, आज कॉलेज मध्ये लईक काम होतं, म्हणजे जेवायला पण नाही मिळालं. प्रोजेक्टच काम, सु सुरू होत.
प्रोजेक्ट सुरू आहे काय हा हा मग कसा चाललाय प्रोजेक्ट..
छान चाललाय सगळ्या म्हणजे आमचं टीमच च हे आहे-. मग आम्ही सगळे मिळुन चार जणांचे आम्हाला एक प्रोजेक्ट-.
हा हा हा जेवण वगैरे व्यवस्थित घेत जा....
होय घेते की, आजच ते प्रोजेक्ट-..
नाही तर मम्मी नाही म्हणुन, तुला रान मोकळा आहे,
होय. ती पण फोन करून, ओरढत असते की, खरं रोज असते सोट जेवतोय. खरं आजच ते, प्रोजेक्ट मूळ ते लेट झाला.
हा हा, ह्या दोघींला लोड होईलय, प्रांंजलला अन् तुला आता अभ्यास भरपूर,
होय ट्रीप काढा आता, कुठ तरी छान फिरायला.
अग दंडोबाला छान केले, आता म्हणजे आधी आपण गेलो होतो, कुनी त्याच्यापेक्षा छान केले.
हो काय, काय केलंय?
ते रुपाली अंटी वगैरे आहेत, कीनी कुरुद वाढ ची ते स्टेटस ठेवल्या होत्या. सगळी गेलेली ती, जरा चेंज केले. पुर्वी पेक्षा छान केलेे, म्हणजे अस फिरायला वगैरे, आपण ते पुढ पाण्याच्या ठिकाणी गेलो नाही ना, तिथं जायला जा आपण, हा ते जाऊया आता परत, मी विचारल बोलणार होते म्मीला, मध्ये एकदा जाऊ का, कारण पावसाळी छान असते ना. ते बघायला.
होय, तिकड वॉटर पार्क पण आहे काय?
तिकडं वॉटर पार्क, इकड ते आहे की संजीवनीचा. आपण एकदा गेलो
हा, हा, हा, संजीवनीला आता पावसाळ्यात छान वाटत असेल तिकडं.
होय, होय, नाही त्याच्यापेक्षा दांडोबाल एकदा जाऊया सगळेच.
होय जाऊया की.
टीफिन वगैरे, घेनऊन जायचं.
हा, चालते की.
गेलं तरी चालते म्हणजे,
होय, संध्याकाळी पण फिरायला येतय, होय.
संध्याकाळी छान वाटते य, फिरायला मसासाई पटारला गेल होते की नाई, असं वातावरण, संध्याकाळचं छान वाटतय ना.
होय, आणि जेवण घेऊन गेलं की, आपण सगळ्यांना तिथे, बसून छान जेवायला पण येतय.
होय, होय पण या वेेळेला सगळे नाही येणार आता, आपल्या बरोबर. थोडे कमी, असणार आता.
आमची फॅमिली, तुमची फॅमिली आणि कोण, कोण भैया तेन येतात बघूया मग,
हा, होय, होय, मयुरी नव्हती त्या वेळेला, आता पण नसणार. आता मग,
प्रांजलीची पण परीक्षा झाली कि, आणि माझं पण प्रोजेक्ट होतय शनिवारी. मग रविवार सोमवार बघूया की, जाऊया दोन दिवस.
होय, होय अगं, हिरापूड मॉलला पण छान केले, आता. वेगवेगळे होय, होय वाढवले आता भरपूर, मम्मी, मम्मी गेली नाही मम्मीला घेऊन एकदा, जाऊया तिथे,
तिझंच राहिलंय तिला घेऊन जाऊया मग आता
किती काय होईनाच आपल्याना अक्षय आल्यानंतर पण जमलं नाही
हो आई आली आई, दिदी आली की मग सगळ्यांना-
आई आली की आईला एकदा न्यायला लागतयेस तिथ... अं ह्.... आवडतय ना तिला मग एक... - तो म्हंटलं आल्यानंतर मग किमयाला बोलुन घेवू म्हणून सांगितल्या-
हा चालतेय की, मग मी येतो की शनिवारी संध्याकाळी म रविवारी शती संधाकाळी तिकडे जाऊया, हा रविवारी दंडोबाला जाऊया मग.
चालत चालते, काजूकत्तली, गेले मी आता.
होय कशी करायची सांग की, म्हणजे मी पण मम्मीला
अ काजू मिक्सरला, फिरून घ्यायची बारीक. म्हणजे एक सारखे फिरवायचे, त्यानंतर मग मिल्क पावडरच एक पॅकेट मिळतं दहाचं
हा
ब्रिटानिया म्हणून ब्रिटानियाच दहा रुपयेच असते
हा
मग ते काजू मिक्सरला फिरून जराशी गरम करून घ्यायचे मग त्यानंतर मिल्क पावडर घालायची ते पण गरम करून घ्यायचं थोडा वेळ झाला की मग ते गॅस बंद करायचं एक दहा मिनिटं असं बारीक करून हे करून घ्यायचं भाजून घ्यायचं जरा सगळं वास सुटेपर्यंत की नाही असं एक सारख हे करायचं हलवत राहायचं असे करपू द्यायचं नाही अजिबात एक सारखं हलवून मग बंद करायचा गॅस मग रोज इन सिन् घालायला लागतय पण मी काही रोज इन सिन्स आणलेली नाही आहे
हा आमच्याता
बा रोजी सनस आहे हा हा ते नसेल ग हे असेल तुमच्यात पायनॅपल इसन्स असेल
नाही आहे की म्हणजे दिदी के करत होती कणी तेव्हा आणलेलं सगळं ऐके
हा मग रोज असेल तर मग त्यांनी चार चम आपले पोहेचे चम असतात क नाही ते पाण्यात मिक्स करून घ्यायच एक चार चमचे पोळीचे असतात ते
हा
त्यात ते रोजच एक दोन तीन थेंब घालायचे
हा हा
आणि गार गार एवढं नाहीे म्हणजे कोमट असतानाच ताटात ओतून घ्यायचं ताटा तोतल्यानंतर त्यांनी मग त्यात साखर बारीक करून घालायची अशा अंदाजे आपल्याला गोड कसा असा ह असेल तस
हा हा
मग त्यात ती साखर त्याने बारीक केलेली मिक्स करायची आणि ते पाणी असत की नाही आपण मिक्स केलेलं इसेन्स घातलेलं अ ते एक एक चमचा घालायचं त्यात
हा
आणि ते असं घट्ट मळवून घ्यायचं तूप किंवा तेल लावायचं हाताला आणि असं घट्ट गोळा किंवा असं जरा पातळ होतय जरा जरा पाणी घालत जायचं एक एक चमचा घट्ट गोळा बनून मग ते प्लास्टिक पेपर किंवा काय असेल तर ते ताटात कि नाही घालून हा चालतय असं हे करून घ्यायचं पूर्ण पसरवून घ्यायचं ते
हा
असं गोळा लाटण्याने लाटून घ्यायचा तो एकमेकावर असे पेपर घालून
हा हा कळले की
हा मग ते हे कट करायचं नंतर हा फ्रीज ला थोडा वेळ ठेवतेसरी होय होय छान झाले मिल्क पावडर सोप असते होय होय होय. अक्षु एकदा केलेली बहुतेक ती पाकातली केली होती.
होय तिनं पाकातलं केलेलं
हे मधुरा रेसिपीच बघून मी हे केलं डायरेक्टच म्हणजे पाक वगैरे काय केलं नाही ते गरम करून बारीक करून साखर घालून हे केलं मग. छान झाले ताटावर होय होय खूप छान टेस्ट पण छान येत्या मिल्क पावडरमुळे वगैरे. भरपूर त्याच हे आहेत म्हणजे अशे. अ पाकातली वेगळे असते ही पण अशी पण चालते. बघ करून एकदा म्हणजे काजू असतात ना आपल्या आणलेले आता.
होय काजू आहेत की भरपूर.
तेसकि.
होय मम्मी याच्या आधी करून ठेवतो.
हा हा अक्षु करत होती तशी आता एक एक
होय तस होय. तेचं करायला लागणार घरात बसून दुपारी कॉलेज सुटलं की घरीच असतं न म आता.
होय होय आत्याला आहे काय बरं आता?
आहे की आज येणार आहे ती पण घरी.
आज येणारे काय?
होय. मग ते सायली दीदींतें पण आली की मग आम्ही कुटतर जरा फिरून येतो गावातन. तिला पण तेवढा चेंज होतोय ना.
त्या वगैरे ना काय झोपूण नाही.
नाही नाही फिरत्या की आता सगळं चालत्या तेन.
हा हा किती दिवस राहणार आहे मग आत्या?
काय माहिती चार दिवस राहील मग तिला पण असं फिरायला मिळत नाही नाही मग तिला पण छान फिरून आणतो आम्ही.
होय होय मध्ये हिच्या वेळेला आलेली त्या वेळेला पण जाऊया म्हणत होती ना? त्या वेळेला काय झालं नाही.
त्यांच्या इकडं असं नसतंय ना कूटं मग तिला डॉक्टरांनी असं चालायला तेन पण सांगितलंय जास्त.
हा हा हा मग काल किती वाजता आला मग रात्री पप्पा तू?
आम्ही साडे दहा वाजले की आम्हाला. मम्मीला घेऊनच होय मम्मीला घेऊनच आलो येताना.
हा हा जून गेलेला मग?
होय पप्पा जेवलेले मी आल्यावर जेवलो.
हम्म. तू येणार म्हणून आम्ही इथे वाट बघत बसलेलो.
येणार होतो की खरं मम्मी ला आणि वेळ होणार होता नाही. मग आणि दवाखान्यात पण जायचं होतं म्हणून नाही आलो म. म आता बघू की आत्या नाही आत्या गेली की येतो कि मग.
हा हा आत्याला आज म्हणजे हा आज आत्याला कोण घेऊन येणार आहे मग घरी?
मामा तेन आल्यात की होय सात आठ वाजता येेणार आहे म्हणली.
होय हा हा तेढ्या वेळानं.
होय ते डिस्चार्जची सगळी प्रोसिजर असते ना त्यांची. ते सगळं करून प्रांजलीकड पण नाही मम्मीच बोली वाटत.
हा हा.
ती घरी असते ना सकाळची मग मी काय कॉलेजला जाते त्यामुळं मला काय कवढं माहित नसतय.
हा हा ते बाळाला पीठ देतो म्हटलं काय आई बाळाला पीड पाजलं हा घरचे तांदूळ आहेत म्हंटली. त्यामुळं मग माझं मी देतो म्हटले अक्षुला. आता काय मावशीकडून पण मावशीकड पण मावशीकडे गेलेली त्यावेळेला पण घेऊन आल्या ना तांदूळ?
होय.
हा
ती किंवा ते इंद्रायणी देतो म्हंटली करून.
हा हा आम्ही पण जाणार होतो आज खरं नाही तिला वीस तारखेपर्यंत चालणार आहे ना म्हणून नाही देतो.
हा हा मग कधी ये ते कार्यक्रम?
तीस की वीस तारखेला कायतरीय वाटतं मग तोपर्यंत चालतंय
चालते म्हटले का म झा पिकोफॉल किती एकच साडी केली ना म मी.
हो एक केली, एक राहिले म्हणजे ते नुसत हातावर लावायचं राहिलंय
हा हा आणि कुठली घेतली मला फोटो पाठवले की चार साड्यांचे
होय म्हणजे त्या मावशींच्या दोन, दीदी या दोन आणि मम्मीची एक
हा हा हा दीदीची इथ ठेऊन गेलेली काय? मध्ये एक घेतलेली.
काय लक्षात नाही, मी मधी कुठं घेतलेली साडी तिला?
घेतली नव्हती काय? हा हा हां हा सासू सासूबाईंना घेतलिली वाटत.
त्यांना मम्मी ला त्यांना सेम घेतलेली ना.
हा हा घेऊन गेली मग ती साडी, मम्मी.
होय गेली की? त्यांना पण आवडली.
छानच आहेत कलर मस्त आहेत एकदम, कितीला दिला आता त्याना.
आता त्या मम्मीची आणि त्या दोघींच्या आहेत कणी त्या पाचशेला. आणि दिदीची तेवढी महाग आहे म्हणजे. एक हजारची वाटत आणि एक तेराशीचे ई.
हा हा हा तुम्ही त्यावेळेला कितीला सहाशेला घेतलेलं काय?
होय आठशे सांगितलेला मग आम्ही कमी करून सहाशेला घेतलेली.
हा हा हा छान आहेत पण साड्या ते कलर पण छान आहेत.
होय म्हणूनच घेतले आम्ही सगळीकडे फिरलो पण आम्हाला काय कुठे चांगल्या भेटल्या नाही तिथंच छान होत्या.
हा अगं वैशाली मध्ये पण चांगला आलाय सेल आता कटवर
का मी बघितलो
हा हा
मग इक मग त म्हणजे येता येत तिकडून आलो म आम्ही.
हा हा तो मैत्रीणचा सेल गेला का आहे अजून?
अ काय माहित नाही ग आम्ही काय तिकडें गेलो नाही म्हणजे दीदीला तेवढा मम्मी ना एक ड्रेस घेत दि बड्डे ला म्हणून परवा
हा हा हा
मागच्या आठवड्यात का कायतरी वाटतं.
हो का सहाशेचा.
हा सहाशेचा घेतली.
हा हा ह म्हणजे डिझायनरपेक्षा कापड चांगलंय तिथलं.
हो म्हणजे वेगवेगळ्या पॅटर्नमध्येध्ये आहेत सोड म्हजें अस एवढा फरक वाटत नाही म्हणजे ड्रेस नुसार कापड वेगळा आहे.
हा हा हा ते व्हिडिओ पाठवलेला चांगले वाटले खर.
होय त्यातला आम्हाला त दाखवलय सेमच तर तो पुढच्या वेळेला बघूया म्हणली. मग तिला तेवढा एक मायरा कट मध्ये आहे तो घेतल.
हा हा हा
हो तो पण छान मिळाला मला होय.
एक जान्हवी अ जान्हवी म्हणून झाले. म्हणजे टॉपच आहे.
हा.
तुझे सिंगपूरचं काहीतरी दुकान इकड आलेयत.
हा हा.
तु माहित आहे काय ते? ते ह्याच्या लाईन लाच आहे शहाबादच्या
हा.
जान्हवी म्हणून बघ छान झालंय तिथ, हा प्रणिताला परवा घेतला आम्ही.
पूर्ण ड्रेस?
नाही नाही नुसते टॉप आहेत, पूर्ण ड्रेस च विचारलं नाही आम्ही, पण टॉप बघितले. जास्त वेळ का नव्हतो आम्ही पण छान मिळाला. आठशे पासष्ट सांगितलेला, कितिला आम्हाला साडेपाचशे ला दिला.
हो तरी भरपूर कमी केलेत.
होय कमी केला.